मला वाटलं ऐक तास झालं की काय?
हा हा.
ह्याच्यावरवर लागला मगशी लागीत नव्हत आत्ता लागला.
हा नंबर एक जरी सुट्टीला पडला ना.
हा.
अनबोर्डिंग झालय असं म्हण.
होतय होय हम् हम्. मग ह मृधचा पापड करत अस.
उडद्याच करतोय की दोन किलोच केले की ह्या वर्षी काय म्हणतात.
दोन वर्ष गेल तस मग तच. अ नाही द अ विकत अन तस काही. घरीच हे करत असा हा हा मग कसं करत असा घरीच
अ ते होय उडदाची डाळ आणली होती दोन
हा.
दोन म्हणजे आम्ही एक एक किलो असं दळल एक किलो उडदाच्या डाळीला एक वाटी मुगाची डाळ आणि एक वाटी सोयाबीनची डाळ. हा तेच आहे काय माहित? चप्पल हो.
हा.
तिकडे बाथरूमच्या माग टाकलंय आई आई न आता हुडकलं. आज हा आज नवीन आणायच होतं त्याला.
हा हा.
ब बि बस फिरायला लागलाय. टाकलो तू बघ ते म्हणजे कौ कौल आहे ना घराचं कौल असतं ना त त्यावर पडलं होतं ते दिसलं नाही त्यामुळ हा आपलं पडलं होत म्हणून त्याला सवय आहे लय टाकायची असं.
हा.
पायान ठेचकळत जातोय तो.
सांगा.
हम्म हम्म. हम्म.
ते उडदाची डाळ एक किलो उडदाच्या डाळीला, एक वाटी मुगाची डाळ एक वाटी सोयाबीनची डाळ. आणि ते दळायच. दळ्यावर संध्याकाळी मळतांना आहे ना एक किलोला ते रामबंधू एक किलोला ऐक पॅकेट घालाय लागते ते मग ते पूर्ण पॅकेट घालायचं पाणी सोमनी करायचं. एक किलो ला पाणी आहे ना अ पाचशे मिली म्हणजे अर्धा लिटर पाणी लागते. पाचशे ते सहाशे मिली मोठे पाणी गरम करा सोमनी आणि त्यात तो मसाला वतायचा पूर्ण थोडं हींग हिंग नाय थोडा पापड पापड खार घालायची. मीठ, तेल सगळं असते काय घालाय लागत नाही मीठ तेन वरन. आणि हाये एवढ्यातच ना ते घट्ट मळायचे.
हा.
आणि मळल्यानंतर रात्रभर ठेवायची आणि सकाळी आहे ना त्याच सकाळी चेचायची नाही चेचलं तरी चालते असं ओढून ओढून कणी पातळ करायची घट्ट असते ती पातळ करायची लांबून लांबून काही घट्ट असते काही. मळलेली. आणि लांबून लांबून पातळ करून त्याच गोळ करायचं मग गोळा असं लांब गोळा करायच ते असं दोरीनं कापायचं दोऱ्यान आणि मग ते पहिला थोडं तेल लावून लाटायचं आणि नंतर मग पीठ लावून ते मोठं करायचं. लाटणी मिळतात बघा.
पापडा
पापडाची हा त्याला असं अस म्हणजे खाच्या खाच्या असत्यात. म्हणजे ते पाप पटसरते पुढं पुुढं मग आम्ही चार लाटणे आनून ठेवल्यात तसली. ह.
हम्म.
मग केलं तस केलं की मग वाढवायचं वाढवायला म्हणजे ते काही उनात नाही फॅन खालीच टाकायचं, आणि जरा अस वाळत आलं ना ए ठेवायचं आणि आपला एकि एक किलोचा मेन कागद असते ना.
हा
त्यात असं घालून ठेवायचं, सप्पई एकावर एकात यचं म्हणजे ते प्लेन असं दुकानातलं कसं प्लेन असत ना एकावर एक तस प्लेन असत आणि एक दिवस पूर्ण तस ठेवायचं.
हा
हडं झा आणि दुस्या दिवशी ज राह मला एक पाच मिंट लावायं लवशीर लावायचं नाही. उन्हाळाला लावलं ना ते पापड लाल होत्यात.
हा
थोड्या वेळ लावायचं आणि लगेच काढायचं. आणि हा असतानी ते कागदात भरून ठेवायचं.
हा हा
ना ते तळायचं पापड लई छान लागते कुरकुरीत हा ते उभीवर भजल्यावर कस होत त्याच दाताला चिटकते तळळ्यावर नाही चिटकत मग ते तळायच आणि ते मसाला पापड असते बघा हॉटेलमध्येध्ये त्यावर शेव नंतर टोमॅटो कांदा चाट मसाला टाकून ते खायला पण चांग लागत.
लागतेय का हम् हम आम्ही तयारपीठ विकत आतोय. करत त्याच काय मग मिळून करतायच क्या
हा हा तयारपीठ आणच नाही आपण एक किलो डाळीचं करायचं. त्याच्यात जास्त किती पापडते ते एक किलोपीठात
काय मेजलं नाही असं कधी
हम् एकशे वीस एक किलो डाळीत आहे ना एक किलो डाळ आणि वर पावश पावश म्हणून दीड किलो पूर्ण होतं ते पीठ
हा
असं होतेय.
हा हा त्यात किती विचार
काय ते पापड होत की आमच ह्यावेळी आम्ही एक एक किलो पिठाचच केलत. म्हणजे आमच्या सासू त्यांनी केलत. आम्ही तर मोजून असं एक एक किलो पिठाचच केल. जरा आमचं पीठ कमी पडलं होतं. ते जरा गिरणीला इकडं तिकड लागून पीठ कमीच येते ना.
होय होय हम्म.
ते केलं नंतर कि्चापापड केलं एक दोन किलोच. हम तांदूळ हा अस अकरी धुन वाळवलं. आणि दळल ते दळ्यावर मग ते पाणी ठेवलं झुंका कसा वैरतोय ना आपण ते वैरलं आणि थोड वेळ वापून नंतर ते मळून त्या घेतलं. पूण केलं त्यात ती तिळ, जिरं ओवा घालून मीठ घालून
हे कंदे हम् अकाउंट दोन असेल त्यामुळे एखांदित ते अकाउंट बंद पडलं असेल दुसरं.
नाही नाही तस काही नाही नाही नाही तसं काही नाही.
नसे ल ना मग काय झालंय त्याच नुसत एकशे ऐंशी मी पण सगळ्याला सांगालोय.
एकावरच टास्क आलाय की आता म मला कुठं दोन हेच्यावर आलाय.
होय खरं ते तुमचं पुढंच जाईना नाही माझं सात झालं आणि पुढं कॉलच लागे ना कॉलचं ऑप्शन येतय.
टक हा हा माझ्यात पण कॉलच ऑप्शन आहे, जरा मला फोटो पाठवा परत त्याचा.
अ ते कस एकशे ऐंशी मिनिट्स कनी तस सांगतय ते सात झालेत
हा
वर हुईना तो
हा हा
हम् त्याच्यावर कॉल पण पाच आलते पहिला हम्म तुम्हीच केलतासा की पाच कॉल त्याच्यावर
माझ्यावर पण तसच झालंय की पाच कॉल फक्त मी त्यावर पण नाही वाढत रिसीव्ह करायला फक्त मी पाच कॉल केले आणि नंतर मग कॉलच लागला नाही ते पंधरा कॉल झाले तिथेच थांबले रिफ्रेश करा काही करा तसंच व्हाय लागलय ते
हा हा हा काय नव्हचं बाई
हम्
टेन्शन मग काय आणि
काय नाही बाबा
निवांत
हो निवांत
हम् ह अ एवढा एकसारख कॉल होत असते ना कधीच्या काही दोन्हीपण टास्क
होय होय आपलं पहिल्यांदा टास्क आलता तसच झालत की आपण किती फास्ट कंप्लीट केलंत.
होय तिसऱ्या दिवशी हम् तिसऱ्या दिवशी आमच टास्क कंप्लीट करून आम्ही बसलो होतो.
हा
आता होईना आज तिसरा दिवस का टास्क येेऊन.
होय होय तिसरा दिवस
तिसरा दिवस आणि तीन दिवसांनी बंद पडणार
बंद पडणार हा नाही. तवर होतील की पुन्हा आता किती कॉल झाले हेच्यावर
अकाउंट ला झाले तर यो सतरावा असेल
हम् हम
हम्म कारण नाही त्याच्यावर मगाशी तीन झाले ना? हे चार हा किती झाले कोनास ठावूक माझंच मला
त्यावर नाय नंबर बघा लास्ट नंबर तर निदान बघून ते हे करा किती झालेत बघा.
हा कारण कस होतय कस व्हालयं सांगा एक एक कॉलला हे च होईना झालंय पुढ
हम्म हम्म
टायमिंग सांगालय त्यामुळे प्रॉब्लेम व्हाय लागल्यात नाही कॉलच त्याच्यावर बी सात तसेच झाले चार एकावरचे आणि तीन एकावरचे हम्म अस होऊन बसले काय खर नव्ह ते
एकसारखं लागलं तर भारी झालं असत नाही.
हो एकसारखं लागलं असत तर भारी झालं असतं.
हम्म माझं दिदी कवा कम्प्लीट करते काय माहित.
दिदी एकच कम्प्लीट करणार म्हणते एक ठेवणार म्हणती कर कर कर म्हंटलय मी करून देतो म्हंटलोय.
हा हा
खरं कोणाच तर नंबर घ्यायला पाहिजेत अहो.
नाही त्यांच्या नंबरवर जो आलाय तो पूर्ण करायला नको म्हणा जो दुसऱ्या नंबरवर आलाय तो पूर्ण कर म्हणा. कारण तो मधी कुठ जाऊन अडकणारच आहे तो टास्क मग हा दुसरच म्हणजे आपल्या नंबरवर आलाय तो आपलं कसं झालं तसं ना तस ते होईल.
ते होईना तेचं चांगलं चाललंय.
चालय होय हा हा
दहा काय बारा कॉल हा ते चांगलं आहे तिचं आमचच बंद पडल.
हम्म हम्म. माझं पण आपलं कायम तिथेच बंद पडले.
पंधरा झालेत ना तुमची पण हम्. काय ना मजा. मग आता ते ते कसं आहे तिला ते शक्यत ते घेणार नाहीय दुसरं बंद करणार आहे ती.
म्हणजे?
म्हणजे हा ते त दोनच वापरणार ओ.
आणि ते नवीन ओपन केलेलं?
ठेवणार आहे ती जमलं तर तिला ते दोन बासेत
असु दे म्हणाव ना हाय आहे आहे हा टास्क.
झाला कम्प्लीट तर करणार म्हण. ह्या जर सहा दिवसाच्या पुढं टाइम असला तर करणार.
ह नको डील करू नको म्हणाव नंतर टास्क निदान कॉलिंग येणार नाही वेगवेगळ टास्क येणार ना. तरी बर स्वतः टास्क आला तर.
हा मग तसे करणार म्हणते आता हे करणार नाही म्हणते पुढला येणारा घेणार म्हणते मी ते. हा म्हणजे हे ह्यो फोनचा हे प्रॉब्लेम लय यायला लागलेत ना तेन तिला नाही म्हणत्या करायलात. मग आता शेवटी तिजी. आता कशी करते कुणास ठाऊक?
हा.
ते कस गुगलचं कामबी करते ना आत. तारीख किती आहे चवदा.